हॅलो
हा ताई बोला ना
हा हा तेच मी कॉल केला तुम्हाला ते उचललाच नाही ते एक असाच गेला
हो मला हो मला आलाच नाही मी इकडे म्हणजे आला काॉ नाही म्हणून मी तुम्हाला मेसेज टाकत होती
हा हा नाही तर रिंग असं रिंगिंग म्हणून तिथं पडलं तुम्हाला कॉल चालूच होत ते मग तुम्हाला तिकड आला नाही का काय माहित
नाही आला नाही म आता मी खूप जसा तुमचं मेसेज केला तसा तुम्हाला हु म्हणून टाकला तेंव्हा पूर्ण अस हातातच ठेवला होता कारण की तुमच्या अगोद एका मिनिटात दोन मिनिट अगोद एका ताईचा फोन आला होता
होय काय ते काय आहे काय मग मग ते वरूनच कायतर झालं असेल ते
होऊ शकते कदाचित तुम्ही कुठून बोलत आहे
आ मी तर कोल्हापूर
अच्छा सोलापूर नाही कोल्हापूर आता सोलापूर वरून आला फोन
सकाळी आम्हाला एक सोलापूरच झालतात
अच्छा अच्छा अच्छा नाही मला जास्त जास्त का याच्या अगोदर पण जे फोन आले ते सोलापूर कोल्हापूरहूनच आले
होय सकाळी मला पण दोन इचलकरंजी सोलापूर पंढरपूर तुमचे आता कसले टास्क चालू आहेत म्हणजे
ह
आ आजच पाच पाचचच आहे ना ते
काय ते
ते आता फोन पेच टास्क हाय कने क नाही ते पाच जणांचा पाच कॉल केलं तर मग हे होते काय
नाही मला वाटतते तीस काहीतरी आहे कोणा आता तुम्ही हे पाच केलानंतर अजून येण्याची शक्य क्यता आहे
मला तीस टास्क आले होते तीस माझं झालं कमप्लेट
लू आता तू हा हा
का तुमचा आवाज अटकत आहेे ताई
होय मध्येच अडकायला लागलेय तुमचा पण तिकडून
हो मला तुमचाही आवाज येत तुमचाही आवाज येत नाही या बरोबर
येन झालंय का आवाज तुम्ही कुठून बोलताय हॅलो हो म्हण ते कुठलं गाव म्हणजे
हे वर्धा जिल्हा आहे नागपूर जवळ आहे
होय.
हा
लांब हाय कीआम्ही इकडं कोल्हापूर जिल्हा. हा ऐकून माहित आहे पर कुठं आहे काय एवढं माहित नाही नाही ते
अच्छा सध्या उष्णतेची अ जिथे म्हणतात ना उष्णतेची लाट सगळ्यात जास्त आहे ते वर्धा जिल्हा उष्णता उष्णता सगळ्यात जास्त
हा हा तेच क नाही असं उन्हाळ्यात तर भरपुर असेल नाही
उन्हाळ्यात आहेच हो पण आता
आता पण तेच की नाही होय नाही आताण मधी पडला नाही मग पाऊस तिथं
मध्ये फक्त दोन तीन दिवसच पडला आणि आता तर बिलकुलच नाही हाय. असे झाड पण आमचे झाडं पण असे सुकल्यासारखे झाले पूर्ण
अरे बापरे होय
हो एवढं ऊन आहे आमच्याकडे
अवघड आहे कि हो मग तिथं एवढं ऊन पडतंय कस व्हायला लागलंय ना आता पाऊस नाही काही नाही नुसत ऊनच पडयला लागलाय.
काहीच नाही हो आणि हवा पण नाही सुटत की चला बा थोडा वारा
होय नाही कसं करताय हो म्हणजे तुमचं माहेर कुठं मग
माहेर माझं नागपूर कोराडी
हो म्हणजे तिकडेच हाय का ते पण
हो म्हणजे मला व वरुन जसे दोनच तास लागतात जसे जायला
होय
हाय.
हा हा इिथं मध्ये भरपूर पाऊस पडला ना इथं भरपूर पाऊस होता
नाही हो आमच्या आमच्याकडे काहीच पाऊस नाहीे.
पाऊस असाय पाहिजे जरा तरी थंड वाढतय नाही पाऊस असला तर थंडीत तरी असतय की नाही थंडी
थंडी इकडे पडत नाही जास्त आता म्हणजे आता दोन वर्ष झाले दोन वर्षापासून दोन वर्षामध्ये जशी थंडी पडायला पाहिजे तशी थंडी नाही आहे इकडे म्हणजे आवश्यकता नाही पडत त असं स्वेटर वगैरे घलण्याची आवश्यकता नाही वाटत आम्हाला नाही
आगडं उष्णताच की नुसतं
हो ना काय म्हणते कोल्हापूरला काय कोल्हापूरची देवी तर फेमस असते तुळजा भवानी होय ना कोल्हापूरची
होय होय. तिथे हाय पाऊस असला तर जास्त जास्तचं असतोय. नसल तर बाया इकड
हो ना. आमच्याकडे पण तसच आहे पाऊस तर पाऊस नाही तर ऊन त ऊन.
ऊन तर ऊन होय आता पावसाळ्यात तरी पाऊस पडायला पाहिजे नाही ऊनच पडायला लागले आता पण.
काय काय इकडे काहीच नाही हो ऊन नाही काही नाही पाऊस नाही न काहीच नाही. सोलापूरला चालू आहे पाऊस आता त्या ताईचा जेव्हा फोन आला होता ना त्या ताई सांगत जस्ट पाऊस चालू झाला म्हने आमच्याकडे. हम् मला.
झालं.
आमच्याकडे काहीच नाही हो वारा नाही ना पाऊस नाही ना काहीच नाही. आभाड दिसताना तर एवढं येते आभाड कि किती आभाड आलं ना किती ती पाऊस येणार आणि अवधदा एक घंट्यामध्ये माहिती ते आभाड गायब होऊन जाते
आला आला मणेपर्यंत सगळंच जातय येईल येईल म्हंटलं तर.
ते म्हणतात ना आला आला वारा आणि पावसाच्या सरा इकडे आला आला उन्हाळा न उष्णतेच्या लाटा असं म्हणावं लागतय.
तसच झालं गे आता ते.
मागे तर आमच्या मुलांची अ शाळेला तर म्हणजे ऊन एवढी होती कारण की आम मुलांच्या शाळा कशा पंधरा जून ला चालू होतात.
हा हा.
पण ह्या वेळेस एक जुलै पासून शाळा चालू झाली कारण की एवढं ऊन होतं.
हो एक जुलै पासून आत्ता चालू झालाय आता.
जुलै आता एक जुलै पासून चालू झालयां शाळा.
बापरे होय नाही तेवढं ऊन आहे तिकडं.
हो कारण की पंधरा तारखे पंधरा जून पासून शाळा चालू होणार होत त्याच्यानंतर उन्हामुळे मग त्यांनी बावीस जून केली. पुन्हा उष्ण ता एकदम टेम्परेचर आमचं फोर्टी एट, फोर्टी नाईन फिफ्
बापरे होयने
त्याच्यामुळं मग ते म्हणजे तीस तारखेपासून त्यांनी रेग्युलर केले स्कूल मग.
मग आत्ता जरा कमी आहे तिथं.
कमी नाही म्हणता येत आहे हे पण कसं किती दिवस सुट देणारे मुला
सुट्ट्या देणार होय ते तर आहेच की,
ते मंग ते तिकडे त्यांना उशीर होते मग त्यांचे जे शेड्यूल बनून राहत ते एक्सामच ते तिथे अ अ सिलाबस माग राहतो ना आणि मग शाळेमध्ये कसं ते खूप फास्ट चालू करतात शिकवण मुलांना समजत नाही मग तेवढं फास्ट
किती मुलं तुम्हाला?
मला दोन एक मुलगा, एक मुलगी आहे.
होय म्हणजे अस मोट्ठे आहेत काय?
हो, साहावीला एक मुलगा आहे. ना मुलगी तिसरी ला.
हा हा हां म्हणजे इंग्लिश मिडियम मध्येच असतील.
हा सि बी एस ई.
हा हा म्हणजे तिकडची भाषा अशी वेगळी असते काय?
नाही नाही मराठीच आहे.
आपलीच अशी म्हणजे नागपूरची ती भाषा अशी वेगळी म्हणजे सोलापूर साईडची ती अशी वेगळी असते ना तसं तिकड नसतंय काय
अ, नाही तस वगैरे आपलीच भाषा आहे. पण मेन म्हणजे कसं आहे. सी बी एस सी जसा स्टेट बोर्ड आणि एक हा आणि एक केंद्र केंद्र म्हणजे सी बी एस सी.
होय होय.
आणि एक आय सी आय सी बोर्ड राहते, इंटरनॅशनल.
इंटरनॅशनल राहत, नाही आपली आता आपण बोलतोय नाही म्हणजे सोलापूरची भाषा ती वेगळी कशी असते नाही. तसं तिकडची भाषा नसतेय ना तशी नागपूर वगैरे तिकड असं भाषा आपलीच असते अशी
आपल्यासारखं नॉर्मल.
हा तेच की आपल्यासारखंच.
ह काय काय शब्द थोडे वेगळे राहतात. काही काय शब्द राहतात थोडे वेगवेगळे. हो.
असं होतय ते आता जिल्ह्यात पण आहे नाही. जिल्ह्या म्हणजे भाषात जरा फरक असतोय
हो
ते ढाषात जरा फरक आहे असं होतय ना ते
हो, ते कसं विद मराठवाडा येतो ना तिकडचा भाग सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, ते मराठवाडा आहे. हा, आम्ही विदर्भ वाले आहे आम्ही विदर्भात येतो
हा तेच की भाषात सगळ्यांच्या थोडा थोडा फरक जाणवतोयच
हो ते तर थोडं फार तर जाणतय भाषेमध्ये हो हो झालं झालं फक्त आता सध्या वाट पाहाणं चालू आहे
हेच आता हे राहिलंय टास्क होय, तुम्ही कधी पासून करताय टास्क
मला कमीत कमी एक वर्ष झालं, मी या ग्रुप मध्ये जॉईन ए, हम्म
हा हा हां
आता जसा तो जो आला आहे तो तो मैथली भाषेमध्ये काहीतरी आला आहे तर तो करायचा नाही म्हणतात ना
होय?
मैथली भाषा, हम्म
ते कुणाला समजायचं आता ते ते आपण मराठी भरलय म्हटल्यावर मराठीच, हम्म
मैथली आपण त ते मी तर पहिल्यांदा ऐकलंय ती कोणती मैथली भाषा आहे तर
होय, ते कुणाला मग ते आता तसंच घालवायचं
नाही् नाही करायचं म्हटले ना ते जसं आहे तसं राहू द्या म्हणे आम्ही आमच्याकडून डिलीट करू म्हणे हा
तुमचे आता हे पाच टास्क होऊन जाऊन आ तुम्हाला तीसच टास्क कम्प्लीट झालं तुमचं
हो माझं ते झालं कंप्लीट फोन अ फ्रेंड पण झालं
हं हं
म्हणजे सगळेच झाले जे जे पण आले ते ते
हा, हा, हा, मग तुम्ही असं कुणाकुणाला असं कॉल केला??
मी खूप जणांना कॉल केला पण खूप कमी लोकांना लागला कोणी उचललाच नाही आणि ते पस नली मसेज टाकायचा म्हटलं ग्रुप मध्ये तर तो नंबर सेव्ह करा नंबर करून टाका
होय तस होतं ते
हो त्याच्यामुळं मग मी जाऊ दे म्हटलं ज्यांना उचलला ते ज्यांना गेला कॉल नाही गेला ठीक आहे म्हंटले मग हो मंग काय करणारे आहे किती वेळ वाट पाहायणार
होय तेच की मी पण तसंच करायला लागले आता पर्सनल मेसेज करून त्यांना विचारायला लागल्या आणि परत तर करा म्हटलं तर करायला लागलं तरी अचानक कुणाला पण पटतय नाही पटत नाही ते कॉल केलं तर आणि कोण रिसिव्ह केलं उचललं तर बरं ना ते
ायय
असं व्हाया लागल ते नाही उचलला तर होय मग ते वायाच जातेेत हो असं मग
वाया जाते ना माझे बघा ते कमी कमी तीनक तीन चार लागले असेल तर लागले असेल बाकी तर असेच जाईलये, म्हणजे जाऊ दे
होय, प्रयत्न तर केलाच आपण होय
हा, आता ताई उचललं नाही तर आपण काय कराल? नाही, कसये केलं आपण ते उचलले नाही तर काय करणार
काय करणार होय त्यात मग तुमच्या असा ओळखींच्या ओळखी जे ते त्यांना